काय करते
काही नाही म जेवण करत होतो आत्ता जेवण झालं
हो का
हम्म
काय केलत काय खाल्ल आज
आज काय पनीर भाजी आणली होती
बापरे पनीर भाजी केली का आज
ह
हम् मज्जा आहे म
होय मज्जा
तुम्ही ते अ दहावीस हे इकडं
झेडपीत काय विषय होता? तू काहीतरी केलं त म्हण तिथ पण क्लासमध्ये होतो तेव्हा का तरी सराची आणि तुझी भांडण झाली होती म्हण
कोणत्या?
सरची आणि तुमची भांडणं झालेली म्हणे का आला होतं त्या वेळेस
येतोय उगाच म्हणलं तुम्हाला.
दस कोणाला आलाय.
नाही मी नव्हतो दुसरं होत रे यड्या.
दुसर होत हा, हम्म हम्म हम्म, बाकी आज काय काम केलं.
आज खत.
खत का किती गोण्या टाकल्या आज
आज एक वीस.
एकवीस गोण्या का टाकल्या का रे.
मग पाच जण होता.
कश्या कश्याला टाकल्या.
मका.
कोण कोण होत.
मी, ऋष्या, ऋषी आण अजून अजून तीघे आहेत की
हम्म, पाच जण होते.
हम्म,
बापरे डायरेक्ट एकवीस गोण्या म्हणला. नंतर काय गोण्याने खत टाकलं.
दिडशे रुपये.
दीडशे दीडशे म्हणजे पाच गोण्याचे किती होता. पाच गोण्यांचे दोन गोण्यांचे तीनशे चार गोण्याचे. सहाशे सहाशे तेन ह, पाच गोण्याचे सहाशे हम्म, म्हणजे. एकवीस टाकले की, बावीस. वीस टाकलास. पाच गोण्या सहाशे म्हणजे तुम्ही किती जण आहात. मग एका जणाला पाच गोण्याचे सहाशे म्हटल्या वर. एका जणाला सहाशे सहाशे रुपये दिले वाटत हा, हम्म हम्म, भारी आहे रे मग.
बाकी मग अजून काय चाललंय तुझं. या लवकर.
शेतात मग मी एकवीस गोण्या टाकल्या नंतर म्हटल्यानंतर भरपूर गोण्या टाकले होते ना मी. हॅलो, आवाज येईना वाटत रेंज गेली वाटत. रेंज गेली वाटत रेंज. हॅलो, आवाज नाही येत तुझा. हॅलो, कार्तिक भाऊ राहुल
हा,
हो का एकवीस गोन्या म्हणल्यानंतर बापरे रे एकवीस गोन्या म्हणल्यानंतर कमीत कमी बघ ना अ एका गोणीचे दिडशे रुपये. आणि दोन गोण्यांचे तीन तीनशे. तीन गोन्याचे साडेचारशे. तीन गोन्याचे साडेचारशे अ चार गोण्याचे अ सहाशे चार गोन्याचे सहाशे पाच गोण्याचे सातशे साडेसातशे. पण मी म्हणजे एकवीस टाकले न तुम्ही?
हम्
अश्या पाच गोन्याचे सातशे अ किती आलय तिथे चार तीन दोन सहा तीनशे. चार गोन्याचे सहाशे.
साडेसातशे प्रत्येक गोणीतले पन्नास पन्नास पन्नास म्हणजे हे पन्नास हे पन्नास हे पन्नास हे पन्नास झाले दोनशे. दोनशे हे हम्म दोनशे म्हटल्यानंतर सातशे ते सातशे ते हां सातशे सातशे म्हणजे त्यातले अ हे शंभर हे शंभर हे शंभर हे शंभर चारशे चारशे नि दोनशे म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला अ सहाशे सहाशे रुपये येता वाटत भरपूर पैसे आले नाय सहाशे म्हटल्यानंतर खूप पैसे आले ना
हा
ह का मी टायली मारत होतो मला वाटतं आवाजच येत नव्हता
नाही नाही
हम्म
सहा सहाशे बघ
कायलं का पत्तर लावल निघालं
पैऊसा येऊ
पत्थर लावला तुम्ही तुम्ही लावेल एक पत्थर नाही. तुमच्या
जलावतो
तु गोन घे तूवा बाहेरच बसेल काय
म मधी बसेले होतो
बाहेरच बरं आहे म
आ अहिलो
बाहेर बशील लढतो तुमच्या बाहेर गच्चीवर बसेल ना बाहेरच बस चल रे बाहेर मस्त थंडीगार हवा आहे हम्म
हा.
बाहेरेच बसेल ना
अरे, तुझा आवाज येऊन नाय राहिला. त्याच्या म्हणलं बाहेरच का तू?
नाही, रे तुझं पण आवाज येतो इकडे असा थोडा लेट.
लेट येतोय का आवाज?
हा.
ॲपचा प्रॉब्लेम असणार मग तो.
हा.
एकवीस गोन्या टाकल्या म्हणल्या नंतर, मग आज तर पूर्ण कंबर पाठ एक झाले असेल.
पण मग काय, तेव्हा मित्र करून देतो की नाही. करून देते काय माहित.
नाही नाही, आज मी दोन दिवस लगातार केली बरं का. आणि त्यांनी माझी केली नाही
त्यानी मला सांगितलं होते. एक एक दिवस केलती म्हणून आणि ते बी नॉर्मल नॉर्मल केलती नुसतं.
नाही रे, ऐड्या पोरी आणि तेन अजून ते म्हणी करतो म्हणी आणि झोपून राहिला होता.
दमेला असलं तो, दुखत असेल की झालं असेल असं.
काय नाही, रोजच्या नाटकी आहेत. ह्यची काय सांगू तुला.
शेतीचं काय चालूय मग? शेतीच उद्या काय प्लॅन आहे? उद्या कुठं जाणार आहे?
उद्या मला तेवीस गोणे एका ठिकाणी आणि एका ठिकाणी अकरा गोणी आहे.
बापरे! तेवीस आणि अकरा.
हा.
तेवीस, अकरा बाव तेवीस म्हटल्यानंतर त्याले ते, अकरा तेवीस ते तीन आणि एक चार. म्हणजे तीस चौतीस गोण्या
हा चौतीस गोण्या. आणि हे सहा अजून असणं, सहा सात?
सहा सात म्हटल्यानंतर, मग प्रत्येकाला सहा सहाशे रुपये रोज पडलं. वन टाइम किती गोण्या कालवता तुम्ही?
वन टाइम चार पाच, चार पाच.
चार पाच गुण्या कालिवता का. आपण खत टाकलवततं बघं. आपण दोघांना आपल्या मक्कल आपली मक्कल परत पडला असलं.
हिरवी झाली, पिवळी होती ती हिरवी
ते आळीच ते औषध मारायचं ना त्याच्यावर ते लिंबुनी अर्क बनवलं मी घरी ते. अ पहिले काय केलं महिती का.
हं.
पहिले रोज दोन एक - एक किलो लिंबोळे जमा केल्या.
हं.
म्हणजे, पाच किलो लिबोळ्या जमा केल्या. मग त्या वाळू घातल्या. मग नंतर त्यांना काय होतं माहिती का ते आपले जे बारीक बारीक किडे वगैरे, आळे वगैरे, रहाते का त्या न ते, आपण पहिले लिंबोळी जमा करायची त्याला एकदम वाळू घालायचं. अस एकदम एक दीड दोन महिने वाळू घालायचं त्याला.
ह.
मग वाळू घातल्यानंतर मग त्याच एकदम बारीक कुटकरायच एकदम खलबत्त्यामध्ये असं ठेसायच बारीक.
हा.
त्याला काय करायचंय बिजू घालायचं. पाण्यामध्ये पाच लिटरची कॅन घ्यायची किंवा पाच लिटर पाणी घ्यायचं पाच लिटर. पाणी घ्यायचं पाच किलो लिंबोळ्या त्यात पाच किलो लिंबोळ्या त्यात. बुकटा भिजू घालायचा बुकटा केलेला राहतो ना बुकटा भिजू घालायचा.
हम्म,
बुकटा भिजू घातल्यानंतर मग? अ त्याला एकदम असं हलवून वगैरे घ्यायचं. ह.
हं वर.
समजतं बाकी?
हो.
आणि मग त्याच्यानंतर त्याला हलव नंतर मग. शेतात जायचं?
हम्म,
मग एका याला एक ग्लास टाकायचा. एक दीड ग्लास टाकायचा आणि त्याच्यात मग परत अजून ते एक कसलं तरी पावडर भेटती लिंबाचा पाक? लिंब लिंबूच का लिंबवण्याच पान राहतो का पानं?
हम्म,
ते कडुलिंबाचे पानं ते काय करायचं ते बारीक चुरा करायचा. एकदम बारीक त्याला असं मस्त कालवाचं असं रगड रगड करायच त्याला पूर्ण चुरा करायच त्याचा.
ह.
चुरा केल्यानंतर? ह.
हम त्यान काय होतं?
चुरा करायचा सांगतो ना तुला? चुरा करून झालायं का मस्त चुरा करायचं एकदम गॅलरी मध्ये भिजू घालायचं. भिजू घातल्या नंतर मग मस्त पैकी त्याला हे करून घ्यायचं व्यवस्थित. ह. हॅलो!
हा मग मग ते स्टक केलं मग काय करायचं पुढ?
ह.
म्हणजे ते कशासाठी आहे ते? ते औषध म्हणजे कशा साठी बनवलं ते?
ते औषध? ते का पेरावर मारावर लागतं ते काय म्हणतात त्याला. आपलं मक्कावरती.
मक्का वर मारावं लागत का?
हो.
मग त्यानं मक्का ला काय होतं? आ, हॅलो! त्याला मक्का वर काय होतं म्हणलं? काय शिव्या दिलीया, हा का,